हो आले का तुम्ही?
हो. हो.
बर कस म्हणता काय चाललयं. हो व्यवस्थित एकदम.
मग म्हटलं चला बोलूया एकमेकांशी थोडस
हम्म. पावसाळी वातावरण तुमच्याकडे नाही अजून - -
नाही नाही अजून नाही फक्त थोडस म्हणजे तस तर ऊनच पडतंय मध्ये आभाळ येत थो - - डस पण पाऊस वगैरे नाही मागे एकदा झाला तेवढाच तो पण आता बरेच दिवस झाले पाऊसच - - नाहीये तिकडे पण नाही ना तुमच्याकडे पण नाही ना?
नाही, नाही. काही नाही. हवा सुटली हवा येत ती बंद होती. पुन्हा परत वातावरण होत पावसाच पण - - पुन्हा जात असं. बरं. हो गरम - - गरमच तर विचारूच नका. गरम
आणि वेगळ्या प्रकारच गरम होत असं चिकट वगैरे असं कसं - -
हा ती हा जी आहे ना ती अशी - - दमट हवं आहे दमट त्याच्यामुळे होतय ते तस.
अंगात ना घामण निघताच चिकट चिकट सारखं होतं.
हा.
हा.
ते ते काय ज्या मुंबई होत तस तस.
हा हा आर्द्रता असते ना. मुंबईला वगैरे तिकडे कसा - -
हा तसच असतं तिकडे ते असं उद्धम - -
समुद्र असतो ना. समुद्रामुळे त्याच्यामुळे ते - - समुद्राच्या याच्यामुळे दमट हवामान असत. असं हाय. तसच तसं वाटतय आपल्याकडे पण आता कि
ह आता आपण आजचा विषय घेऊ ना. मुलांचा मुलं - - हे जे टीव्ही मोबाईल वगैरे बघतात त्याच्यावर मुलां च्या कारण - - हो. कारण कसंयं आता आजकाल झालंय मुलांचं मोबाईल काही काही वेगवेगळे दाखवतात. आई वडलांना कस आई
हो ना.
आईला वाटतं मला बसलाय मोबाईल घेऊन तो त्याच त्याचा मोबाईल मध्ये घुसून बसतो आणि आई आईला वाटत जाऊ द्या. वडलांनाच नाही पण आईला आईल कस असं वाटत जाऊ द्या खेळतोय तो खेळू द्या त्याचा त्याचा बसलाय ना आपल्याला आपलं काम करायला मिळतय. मग त्याच्यामुळे ते जास्त मुलांकडे स्क्रीन टाईमच्या याच्यामुळे लक्ष देखील आणि - - त्याच्यात दुष्परिणाम होतात ना मुला ते काही काही वेगवेगळं शिकतात वेड्यासारखं त्याच्यात चांगलं काही शिकत म्हणजे असं काही ही शिकत काही खोटंनाटं ते काही काही असे व्हिडिओ असतात ना छोट्या मुलांचे? म्हणजे काही बी खूप आगावूपणा करायचे ते
हा, हा, हा.
आणि मॅडम मुलांना कळत नाही की आपण काय बघतोय आणि काय करतोय. त्याचे काय परिणाम होणार हाय आपल्यावर. हे लहान असल्यामुळे त्यांना कळत नाही पण तर देतो त्यांना आपल्या कामासाठी मोबाईल कि आपले कामं होतील म्हणून पण त्याचा त्यांच्या आयुष्यावर दृष्टीवर ड मेंदूवर समजा बुद्धिमत्तेवर सगळ्या गोष्टीवर
हा सगळ्याच गोष्टींवर होतो पण ते ते कस आईवडिलांना वाटत चला करतोय काहीतरी करतोय त्याच त्याच चालूये तर हम त्याच्यामुळे ते जास्त लक्ष नाही देते मुलांकडे आणि खूप मुलं म्हणजे आता काही काही इतके हे होतात ना त्या याच्या पाई मोबाईल पाई अक्षरशा अशे म्हणजे मोबाईल नाही मिळाला ना त्यांना एक वेळ जेवायला नाही मिळालं तर री चालेल पण मोबाईल पाहिजे असं
आवो आता आणि आई वडील पण असे अगदी जन्म झाले मुलं अ की एक दोन महिन्याचे नाही तर कौतुक नाही त्याला दाखवतात मोबाईल वगैरे त्यांना तशी सवय पडते आणि दोन दोन वर्षाची मुल जेवत नाही त्या मोबाईल शिवाय आधी मोबाईल द्या हात त्यामध्ये आणि मग ते हा ते मोबाईल बघतात मग
म्हणजे ना माझी नात ए ना ती इथं आली का ती आई तिला पण ती आता माझ्या मोबाईल मागे लागून जात ना मग मोबाईल देशिल का मग का जेवण करल मोबाईल देशील का आत्ता आता तर मी तिला नाही देत आता. पण मग ती अशी मला म्हणजे ते काय म्हणतात ना ब्लॅक
ह हा हा तेच ना मग आणि मग आईला कसं वाटत समजा आईला म्हणा आजीला की जाऊ दे बाई जेवण तर करेल दान दिला तर अ जेवत नाही बा दिवसभर तशीच राहतात मुलं आणि मुलांच्या मुळात म्हणजे असं खायला पण थोडं हे राहत नाय तर मग देऊन टाकतात मोबाईल अस
चला हे बसले ना तर यांना काहीतरी गाणं लावून देऊ त्या निमित्ताने ते खातात मग ते जेवतात मग त्यांना तशी सवयी लागून जाते मग मोठे भी झाले की तरी मला मोबाईल दे आता ती पण अशीच करती मला मोबाईल दे मग आता आता तिची सवय मोडली आम्ही. तुला जेवाय जेव नाही तर नको जेऊ मोबाईल नाही मिळणार
बरोबर आहे ना मग मॅडम डबल आवाज येतोय का हो माझा
हा थोडा थोडा मधून मधून येतोय हो हो येतो येतो काही प्रॉब्लेम नाही नेटवर्क प्रॉब्लेम माझा इतक नेटवर्क इश्यू होत ना तर कारण अ फोनच हा का असं फोनच लागत नाही समोर म्हणून फोन करा म्हटलं मी तो तिकडन कारण माझा फोनच लागत नाही काय झालं का माहिती मी मला जेव्हा मिस चेक केले आ तेव्हा अरे आपला फोन तर चालू आहे म्हटलं मिस कॉल कस काय मिस कस काय आले यांची मिस कलचे हम्
आणि मॅडम त्यांचा ते दुष्परिणाम आहे मुलांच्या डोक्यावर परिणाम होतात काही मुलांचे डोळे वगैरे होता आणि ते मान मानसिक आणि हो कळत नाही हात पाय सुधा अधू वगरे झालेत ते दुष्परिणाम पाहिले मी हे मोबाईलचे
हो म्हणजे ते अे इतके त्याच्या आधी होऊन जातात ना तर त्यांना दुसरं काही सुच मोबाईलशिवाय मोबाईल द्या मोबाईल द्या नुसते असे म्हणजे काय म्हणतात ना एकदम हातपाय आपटत आणि
हा रडतात वगैरे ह रडतात वगैरे आमच्याही शेजारी आहे ना सकाळी उठल्या पासून कॉन्टिन्यू मोबाईल मागते रडते जेव्हा मोबाईल देतात ना आणि दोन तीनच वर्षाची मुलगी आहे तीन चार वर्षाची समजा आणि शाळेत
शाळेत जायचं नाही नाही हा म शाळेत जायचं त मोबाईल द्या म्हणतात आम्हाला मग शाळेत काही मोबाईल ला येणार आहे
देणार इथ आणि मोबाईलवरच इतकी सवय आ की शाळेमध्ये त्यांना बोर होत आ मुलांच असं झालेलं आहे मुलं ते मोबाईल पाहिल्यामुळे बोर होतं बोर होतं आणि काही बघतात
काय पण त्यांना काही कळत नाही ना ज काय दाखवत का पण दावतात आता ते छोटे छोटे मुलांचे व्हिडिओ दाखवत बघाई करत असतात व वेडे चाळे छोटे मुलं असे काही बनवत चिखलाच हे कर ते कर इकड फेक इकडे तिकडे फेक असे बघत असत ते मग ते बघून तेच करायला लागतात ते काही काही गोष्टी घरात पण मग हे पाय कर ते कर असं
आणि रील सुुद्धा बघतात आवो म्हणजे मुली थोड्याश थोड्या जरी मो असल्या ना चौथी पाचवी च्या मुली रील बघतात त्या रील मध्ये त्यांना काही कळत नाही कळत तरी पण रील बघाय फक्त हसायच म्हणजे आपण सुद्धा बघत नाही ते रील आणि त्या मुलींना रील आवडाला लाग
कायेत मल् एकदम म्हणजे मोबाईलचे काय म्हणतात ना एकदम वाईट वाईट पण आहे वाईट पण परिणाम आहेत पण मग कस चांगलं लवकर घेत नाही जास्त वाईट लवकर घेतात
हा ते तर आहेच मग वाईट वळण लवकर लागत चांगलं नाही होत चांगलं नाही होत हा तसच राहतं ते
हम्
त्याकरता थोडस सांभाळूनच मुलांना द्यायला पाहिजे मोबाईल वगैरे किंवा आपण स्वतः त्यांना चांगलं दाख दाखवता विशेष म्हणजे त्यांना न दाखवता त्या म्हणजे आपलं देवाचं हा दुसरं गोष्टी सांगणं
ह काही शिकवायचं असं वेगवेगळं दुसरं खेळ खेळाला लावायचं खेळायला लावायचं असं काही
तेच ना आता ते तर खेळतच नाही म्हणा मुलं मुलांना आता आउटडोअर गेम तर बंदच झाले असंच समजा तुम्ही ह एकच गेम समजा एखाद्या वेळेस खेळतात ब क्रिकेट वगैरे जो आहे तो तेवढं खेळतात, पण बाकी आता इतर गेम तर काही दिसतच नाही ना. की बुआ ते खेळता आहे कि काय करताय असं काहीच नाहीय. हा गुड हा रिंगोच्या खेळायचे, विटी दांडू राहायचे.
विट्टी दांडू, ते असे छोटे मय गोट्या, गोट्या झाल्यानंतर हे विटना, याच्यात कोळी असतात ना आंब्याच्या, तेच कोळीच्या, आम्ही तर इतके ते कोळी जमा करायचं ते कोळी खेळून खेळून, ते जाळायला काम यायचे नव्ह का.
खरा हा. अच्छा, हा रंग हे रिंग सुद्धा फिरवायचं काम खेळणे होते पहिले पूर्वी, आता तर ते पण नाही राहिलं. आता ऊ सगळेच खेळ जसे कि लपंडाव वगैरे लपं डाव वगैरे पण आणि काही दिवसांनी ते खेळ सुद्धा मुलांना कळणार नाही की हे लपंडाव होत, का काय होत, की याला काय म्हणता? आ डबा स्प्रेस असायचं का काय होतं, सगळेचं नामोनिशान समजा मिटून जाईल त्यांच, असंच हुईल आ
ते दगडाच्या हे घ्यायच्या, ते चप्पी चप्पी खेळायच
हा चिप्पी चिप्पी, लंगडी, लंगडी पण असायची हा. लंगडीत पण दोन प्रकार होते ना, इथे इंग्लिश लंगडी एक वेग आपली साधी, आपली ईकडची वेगळी, ते तर नाहीच भाऊ. आता कि ती म्हणजे माहितीच नाही तर मी तर म्हणते मुलांना, त्या मुलींना काही, प्रकार ह्यातला.
खेड्याच्या पोरांना थोडी ही खेळ माहिती ते असतात, हे असे गावाकडचे खेळ, थोडी शिकव, सांगतात. आता जास्त करून हा, जास्त करून इंग्लिश मिडियम, इंग्लिश
हा, मराठी मिडियम तर नाहीच आता. कुठे. असं जास्त करून सगळे इंग्लिश मिडियमला चं टाकतात, अशी कथा आहे.
काय सांगणार आपणं, प्रत्येक अ प्रत्येक वेगवेगळ प्र प्रत्येकाचे वेगळे वेगळे चॉईस अस
असतात. हा आपण ते बोलू ही शकत नाही पण, ती काळाची गरज आहे बुआ, मुलांना मोबाईल न देता घरातल्या घरा हा
कस मोबाईलचं शिक्षण आहे, काही चांगलं पण आहे. त्याच्यात वाईट पण आहे. ह आणि थोडस कस, आणि मुलांना पण लहानपण लहानापासनच काही काही मुलांना तर चष्मा वगैरे लागून जात हो ना मग ते लहानपणापासणं स्क्रीन टाइम जास्त होत त्यांचं.
हा कंटिन्यू बघण्यामुळे पण मग डोळ्यांना त्रास व्हायला लागतो चष्मेला प फार लवकर चष्मे लागतात मग हा चष्मे अ केस पांढरे होतात मॅडम, केस सुद्धा पांढरे होऊन जाता लहान मुलांचे आता, ते सगळं जा जागरणामुळे न त्याच्यामुळे आणि कंटिन्यू बघून वगैरे तर ते सगळं पां लहान लहान मुलांचे केस पांढरे होतायं आता.
ओ ना, आणि चष्मे पण किती लवकर, म्हणजे किती छोटे छोटे पोरांना डोकं दुखायला लागल मला वा लाच असं.
बरं मॅडम आता आपला वेळ संपलाय, अ चालेल आपण अ हो भेटू मग.
हो हो हो बोलू ना, बोलू नक्की नक्की ओके बाय.
धन्यवाद.